ह काय करतायेत ताई?
काय नाय स्वयंपाक चालू ये.
स्वयंपाक करता
हो नाई ना हो आताशी एकच भाजी बनवली आ दाळ भात झालं एक भाजी अजून एक भाजी बनवावं लागेल ना टिफिन असत म्हणजे संध्याकाळी
हो का?
हो.
हम्म किती टिफिन असतात?
हे जसे आले तसे त्या ऑर्डरप्रमाणे जसे संध्याकाळचे काही सकाळचे आता ते सर नाईत. ह सध्या सकाळचे सरांचे असतात स अ मग नंतर त्यांनी फोन केला त्यांच्याप्रमाणे तसे द्यावं लागतात.
हो का म्हणजे शाळेच्या मुलांचे असतील.
हा शाळेचे पण ये आणि इथ हे समोरचे त्या मावशीचें त्यांच्या इथले कोणी ते पोल्ट्रीचे न त्यांचे ताई.
हा हा हा हा.
ते तिकडची यूपी बिहारकडचे लोक ये.
हो का आणि टिफिन काय टिफिन देता एका डब्याचे?
सत्तर रुपे टिफिने ना हम्म.
पुज्या.. चांगलंय बाईगं म ते ते पण खूप मेहनत असते न म
हो ना मंग ते आता आज दिवसभर बी मिटिंग होती मिटिंगला गेले तिथून इ थ आले परत घरातलं आवरणं ते पण आणि सध्या ब्लाउजांच पण सीझन आहे ना ओ लग्नाचं सीझन चालूये
हो ना बाई त्या मीटिंगलाबी कशासाठी बोलवलं काय माहिती त्यांनी उगाचच
म तेच चालू होतं ना व त्या मीटिंगच म्हणजे आता गटामध्ये ज्या महिलांचं कसय माहितीय का आता ज्या गटामध्ये आप ण गट बनवलेलाय ना तर गट टा मधे पाचच महिला दिसतायत मंग त्या पाचच महिला तिथं ऑनलाईन झालेल्या आहे
हम हम हम हम
त म अजून हा त्या पूर्ण दहा करायच्याय
हम हम लोकसला
हा लोकसला त्या पूर्ण दहा करायच्या तेवढ्या
हम हम हम मग किती होतील अ त्या आता समजा आम-
भरपूर आहे आता यशवंत नगरच्या आत मंग आज होतं भरपूर- आता आमच्याच गावातल्या म्हटल्या तरी पाच पाच बर्याचेत बरेच गट निघाले ते बई आता ते पण काम करायचय अजून रात्री ते पण कंप्लीट करायचय
बाई
जेवढं हुईन तेेवढं आज काही सकाळ काही दोन दिवसात अजून ते पोखराचं पण ते पण कागद- पत्र जमा करायचं चालूये
हम हम तुम्ही कृषीचं केलत ना
नई उद्योग सखी आमच्या गावात कृषी सखी ज्योती भांबरे आहेत ना
हा हा हा हा
हा
ते पोखराचं पण हा बाई
ते पण आहे ना व ते ग्रामच- संघांच आता ते पॅन कार्ड टाकलेलं होतं ते प्रशांत सरांकड ते तयार झालं गटाचं पॅन कार्ड अध्यक्ष सचिवची ती सगळी मायती द्यावं लागते तिथं पण
हम हम हम
ते का एकच काम आहे का ते एक काम राहिलं तर काई नाही पगार कमी आणि कामं भरपूर इतकं फुकट हमाल्या हाय तीत त भरपूर आहे नुसतं डोक्याला टेन्शन अन जाण्या येण्यामध्ये काय आमचा इतका खर्च निघून जातो त्या मानानं तसा पगार पण पडत नई
तसं खुप बरोबर आहे तुमचं म्हणणं पगार बी तेवढा पडत नई खरंच्-
पडत नाही खरंच तेवढा पगार खरंच पडत नाही आणि तसं बघितलं त मुलांचा खर्च आता मला माझ्या मुलाचे आता ते लाहानण्याची त्याची फी भरायचीय ची निम्मी त भरली गेली निम्मी भरायची मुलगी आठवीला आहे तिचा पण खर्च क्लासचा खर्च वेगळा शाळेचा वेगळा अजून हे ते आदु आज तुमचा एप्रिल मे निघून गेला म्हणजे अजून जून मध्ये त्यांचा वेगळा खर्च
बरोबर बाई खुप असतं हो बाई
भरपूर आणि काईच नाही ना व आणि कसं आमच्या आता माझी मीस्टरांची कशी ग मालवाहतूक गाडीय- आता सध्या कांद्यांचा सीजन पण नई डायरेक्ट गाडी जाग्यावर हे मग ते कामं पण नाही ना अजून काय करतीन ते तरी
बरोबर आहे तुम्ही मदतीला बाई लावलीय का म
नई बई मी स्व सगळं मी स्वता करून घेते काई अडचण नी माझी मुलगी राहते काई मी राहते मी नऊ साडे नऊ पर्यंत टिफिन माझे रेडी होऊन जातात सगळे.
हो का.
ह पुरत दहा अकरा वाजेपर्यंत काम पुरतं मला रोजचं.
हो हो हो मोबाई किती असतात टीफिनच?
हो काही अडचणणी नाही पण मग सकाळचे पण कसं सकाळी लवकर उठून ज्या दिवशी मिटिंग राहिले का त्या दिवशी पण सकाळी लाऊ उठून ऍडजस्टमेंट अकरा वाजेपर्यंत सगळे देऊन सगळं आवरून आणि मग मीटिंगला जाणं.
हा बरोबर आहे.
कधी तर असंय मग खाल्लं तर खाल्लं नाही तर खायला सुद्धा भेटत नाही.
भेटत नाही बरोबर आहे.
काय करण आता ज्याच्या आणि काही नाही नाव मग शेती वगैरे काही सपोर्ट पण नाही ना तसं आता गावाकडे शेती एक्कर भरस शेती पण त्याच्यात ण मग दोन भाउ वाटेकरी.
अ कुठल्या गावाचे तुम्ही?
मडगाव मडगाव पाचो र न का जळगावच.
हो हो हो माझं पण
आणि आणि मला आता इथं म्हणजे तुमच कुठलं आहे‌ माहेर?
तारखेड माहिती का तुम्हाला?
नाही त्यांना माहिती असेल ते पिनकोड वगैरे तिकडं अ वडजी वाकवडजी पांढरं ते ना तिकडे येतं ते पिनखोड ते निंबोळा ते भरपूर आहे ते. का मी का एवढा दिवस राहिले नाही ओ. पाच वरेच्या पुढे बरोबर आहे पाचोर्याला माझ्या आत्या आहे.
हा पाच वऱ्याच्या पुढ तारखेड आहे तथलं मग पण माझी वडील सर्व्हिस लावते ना मग इकडेच होते जळगावला मोठं जळगाव.
हा मोठे जेळगावलं कसं माझे आ- तिकडे माझ्या दोन आत्या दिलेल्या माझी मोठी बहीण आहे ना तिथच दिली मी जळगावला. आत्याच्या घरी हा सगळ्यांचं चांगलं आहे.
हम्म हम्म.
काय अडचण नाही मग आता जे एखानद्याला असतंच आता काय करणार आहे ना आईला. आपल्या आपलं जसं आलेय नशिबात करत राहाल. हम माझ्या वडलांच कसं आहे? पहिल्यापासन शेती महामंडळ मध्ये होते सरकारी नोकरी आहेत. तर भाऊ पण पोललीस मध्ये लागून गेला एकच भाऊ आहे त्याच माणस ते आता दोन वर्ष झाले लग्न होन गेलं त्याचं पण.
आणि आम्ही पाच बहिणी होतो त्याच्यामध्ये मी दोन नंबर होते पण मग हे कस हे पण सर्विस बघूनच दिलेलं होते पहिले. पुण्याला जॉब होती ना.
हा हा हा.
पण मग काही नाहीईलाच असतोय एखांदे वेळे ते कसं मग माग ते कोरोनामध्ये हे झालं. कंपन्या वगैरे बंद पडून गेल्याय सगळ्या.
हा बरोबर हे पब आपल्या आवडीला आपल्याला खूप चांगलं पाहता पुढच आपल्याला काही सांगता येत.
हा आपल्याला पुढचं सांगता येत नाही. आपलं भविष्य आपल्या हातात असतं ते कसं सुधरायचं चांगलं करायचं मग ते मेहनत करून कसं का असेना पण आपण मग पुढं आज मुलांचं शिक्षण केलं तर ते उद्या तेच मुलं नोकरी ला जर लागले तर पुढलं भविष्य चांगलं होऊन जाइल
तेच ना
म
कुठले आईवडील आपलं, आपल्या आईवडील कुठं ग वाईट बघ
हा, वाईट कोणीच बघत नाही ओ, वाईट आणि आई वडील मुलांच किंवा मुलींच कधीच- म्हणजे अस ते वाईट करत करतच नायी ना, त्यांना कधीच वाट नायी आज आपलं पोटची मुलगीय बाॅ तिंच कधी वाईट?
आता माझ्या वडिलांनी बी काय बघी काय बघून दिल होतं त, जावदे बा चांगलाय, मुलगा एकटा राहतो पण मग काय आता, ते नशीबात असतं ते होत. शेवटी
हा बरोबरय ना मग, नशिबाच्या पुढं कोणीच जात नायी बाई असंय भरपूर, आता बाकीच्या बहिणींचे दोन इथं दै दिला दिलेलेय मालेगाव दैदी भरपूर चांगलंय, घरातलं शेतीवाडी भरपू पुरे सगळ्या गोष्टी, एवढ्या शिकलेल्या पण कधी म्हणजे अस घरा- च्या बाहेर निघायची परवानगी नायी
हा ना
आणि एक इथं मुंगशाला दिलेलीय तिचं पण मग तिचे घरचे पण ते पण पोलीस पाटीलय गावचे पण मग त्यांना पण असंचय बाॅ शेती बिती, पण मग कधी कुणाच्या हे नायी आणि ज्याचं त्याचं नशीब ज्याच्या त्याच्या संग अस
बरोबर
आपलं कोणी, को कोणाचं नायी राहत आपलं, आपलं आपण सगळं हे करायचं त्या किती मोठ ठ्या राहिल्यान, कीती श्रीमंत राहिल्यान ते लग्न झाल्यानंतर आई बाप सुद्धा आपले राहत नायी एकदा भाऊजय आली म्हणजे कोणतं हे राहतं? ठिकाणा तिथं
तेच ना
अशी गंमतय नं काय?
ते आजच मिटिंगचं बी असं बी डोकं उठायच काही घेणं नव्हतं, देणं नव्हतं, उगाचच बोलावून आणि ते उलट आपण घरी बसून सुद्धा ते महिलांचे सगळ माहिती भरली असती घेणंन देणं इतकं दमावतात, घेणनं देणनं ना उन्हातान्हाच कायी नायी, तिथं कोणी पाहिलं बी नायी, न कायी नायी मग कायी नाही, आवो घेणन देणं उगचच दमवलं तिथून तीन, चार, पाच वाजले, चार, साडे चार, पाच तर घरीच वाजले यायला
म बरोबरय ना, काही ना बाई उगीचच इ
महिला मस्त निवांता येतात, एक, दोन, तीन. आम्ही अकरा वाजेपासून जाऊन बसलो येड्यासारखं तिथं
मग एक, दोन वाजता येता डायरेक्ट?
बाकीच्या महिला एक, दोन वाजता आलेल्या होत्या, कोणी तर आलेलं बी नव्हतं काहीच नव्हतं, त्या हॉलमध्ये दुसरी आशा वरकर का कोणी? कुणाची होती काय माहीती, ते अंगणवाडी सेविकांची मीटिंग चालू होती, आता हॉल बी नव्हता, बाहेरच बसलेलो होतो तिथं काल दुपारून हाॅल खाली झाला मग
मला तरी वाटतच होतं, म्हटलं आज एखादेच हॉल रीकामा नसेलच पण
काहीच नव्हतं, हाँलच रिकामा नव्हता वो आणि आता कस आता दोन तीन दिवस जाते‌. दोन दिवस म्हणत ज्योति ताईनां म्हटलं दोन दिवस शांतता धरा, घरातलं पण मला पण कसं दळण बिळण सगळं- पाहवं लागतं म्हटलं, दोन, तीन दिवस भाजीपाला वगैरे निवडण्यात जातील, सोमवार पासून परत कामाचा लोड करा म्हटलं तुमची एकदा परत तिथं बी चालू झालय ग तिला कमाकून त कंपनी न घडीत काही बी काही. काही बी कामं निघता प्रत्येक वेळी पळावं लागतं.
हा, ना बाई त्या कंपनीच चालू केलंय का नाही हो अजून काही?
चालू झालय ना ऑफिस कोकणामध्ये टाकले ना, त्याच्यात बऱ्याच योजनांमध्ये मग त्या कल्याणी ताई करताय ना त्याच्यातच टाक- ना ते सगळी माहिती मग आता कसे कसे ते ऑनलाईन भरणं एक, एक कागद जमा करायचंय ना ते
आणि ऑनलाईन भरायला आता बायका तिकडे जाऊन राहिल्या ना सायबर कॅफे वरती
नाही इथं पण करून घेतय ना? आता इथे आमच्या गावात पण करून देतील पण मग कल्याणी ताई करून घेताय त्याच्यामुळेळ काही अडचण नाही.
हा ते घरी करताय का म असं
हा तिथं कॉम्प्युटर वर ऑफिसमध्ये कॉम्पुटर नाही का आपलं वालं. तिथं होऊन जात आहे ना हं आ मग गटाचं पण जर वैयक्तिक गटाचं केलं तुमचं गटावर ज केलं वैयक्तिक काही तुमची जागा वगैरे असेल. करून घ्या एखादा व्यवसाय काहीतरी एड त्यांच्यामध्ये
जागा नाही ना वो आमची
जागा नाही का?
नाही ना.
जागा असेल तर बघा ना. तर उलट मला तर खरंच वाटत होतं गटावरचा असं नाही वैक्तिक व्यवसाय वगैरे खंच काहीतरी टा- होऊन द्यायला पाहिजे होत पण जागा-
व्यवसायसाठी कसं आहे ताई माहितीय का? व्यवसायासाठी कसं - सगळ्या दहा जणीचं एकमत पाहिजे.
हम्म हम् बरोबर आहे खरं गटातल्या दहा महिला खरंच ते समज-
ह आणि एक कुठे ओढते तर एक कुठे ओढते तर त्याच्याने काही देन- हे होत नाही त्याच्यामुळे ते काहीही होत नाही. आणि आता म्हणे एक गाव एकसखी असं काहीतरी ऐकलं बाई मी
नाही, नाही, नाही, नाही अजून नाही तसं काहीच. नाही एवढं ओढणं शक्य नाही ती एक जण काय, काय करण तिथं-
तेच म्हटलं मी असं कस काय सांगताय म्हटलं हे उलट- तिकडे जळगाव जिल्हात तर पद भरून राहिलेले आहेत.
पद मग भरायचं चालू आहे ना काही, काही ठिकाणी असं थोडं आहे आता आकांक्षा एखादं - ती नाही आली तिचं किंवा काही हे झालं तरी मग तुम्ही येता ब त्याच्यामुळे त्यांना काही वाटत नाही. मग तुम्ही मिटिंगांना येत नव्हत्या ना मग त्यामुळे मग बोलत होत्या ना ज्योतीताई येत नाही बा त्या म्हणत त्यांच्या काही काम असतील.
नाही हो मी तिकडेच होते माहेरी आता किती फक्त तीन मिटिंगांना आलेली नाही मी
हा बरोबर आहे.
मग आता तिकडे मला सुख, दुःखाला पणं बघावं लागेल.
मग बा सगळीकडे धावपळ एकट्या जीव रहायला म्हणजे सगळीकडें पाहावं लागतं.
अहो परवाच्या दिवशी म्हणजे त्यादिवशी मला फोन आला ना, की बघ गावात येताव बांबू घेऊन ते, आम्ही तिथून निघालो सकाळी. म्हटलं जाऊद्या आता किती दिवस, हा आलेले होते ना बीडीओन ते ना. मग त्यादिवशी मी सकाळी निघालो आम्ही, निघालो म्हटलं आ- ता निघून जाऊ मग आता किती दिवस थांबत बसायचा आता श्वास फक्त त्यांचा इथून चालू होता बाई. पोटापासून वरती, खाली कुठलीच हालचाल नव्हती मग म्हटलं आ ता किती दिवस थांबत बसायचं बा आपले बी घरचे मग ते आधी बग, त्या बायका सांगायच्या बा अशी पेशंट बा एक तर आठ दिवस बी राहत नाही तर, पंधरा दिवस बी राहत नाही तर सहा महिने बी काढून देत.
हा ते नाही सांगता येत बरोबर.
हा असं सांगत होते म्हटलं बाई मला इतके दिवस काही इथ थांबता येणार नाही म्हटलं मग मी घरी निघून जाते, आले धुळ्यापर्यंत, त आलो बाई, धुळ्यापर्यंत आलो धुळ्यामध्ये बसस्टँडमध्ये गाडी घुसली, लगेच फोन आला की एक्सपायर झाले. निम्यात अजून बस स्टँड म्हणजे बसमधून खाली उतरलो आणि लगेच मग, परत आंबाणेरला गेलो.
हा आता जयश्री ताईंचा बी कॉल येतोय अजून.
चालेल चला मग.